काय? काय चाललय तुमच? म्हणजे तुम्ही कशा आहात?
मी पण मजेत.
हू हू हू. कस आहे तुमचं कुटुंब?
मस्त, तुमचं कस ए?
आमचं एकत्र कुटुंब हाये.
हो का? आमच ही एकत्र आहे सासूबाई, जाऊबाई दीर सगळे एकत्र ये सासू, सासरे
पैसासुर जाऊ, भाया त्यांची दोन मुली.
अच्छा, तुम्ही छोटे आहे का?
आवशो आम्ही छोटे, असे आठ धा मेंबर आहे घरात.
आमचे आट दहा मेंबर आहे, पण आम्ही मोठे आमच्या घराकडे.
हो का?
हो आम्ही मोठे सगळ्यात त्याच्यानंतर दिर, त्याच्यानंतर ननंद ये, ननंदबाईंचे लग्न झालय.
हू ह. म्हणजे आत्ता कसं एकत्र कुटुंब एवढं बघायला नाही मिळत क्वचितच असतात.
बघायला पण नाही भेटत आता. आता कस झाल य? मुली पण जॉब करतात, मुलं पण जॉब करतात सगळे जॉबच्या निमित्ताने इकडे तिकडे राहतात. त्याच्यामुळे आता बघायलाच नाही भेटत कुठे?
ह
सगळे असे, सिंगल सिंगल राहणारेच.
आता वीभक्त कुटुंबालाच जास्त प्राधान्य देतात. आई वडील दोघं जॉबला असल्या कारणाने, मग ते पण काही करू शकत नाही.
जास्त तरी कारण तेच झालंय, एक तर एकत्र पटत नाही आणि काहींचा प्रॉब्लेम आस ते कामाच्या निमित्ताने एकत्र राहू शकत नाही. आसं झालेलं ए.
पण एकत्र कुटुंब हवं हाय का आजी, आजोबा सगळ्यांचे संस्कार मिळतात मुलांना.
आपल्याला असं वाटत, पण खूप फायदे एकत्र कुटुंबाचे. हो म्हणजे खूप गोष्टी समजून घेतल्या जातात. म्हंजे मुले तर आपल्यापर्यंत येतच नाही, आजी बाबाच सांभाळतात. आजीबाबांचे जास्त लाडके असतात ते.
हां.
काही अडीअडचणी आल्या तरी, एकमेकांना समजून घेता येतात. मागे राहणारे राहतात.
हो ना, कामाची विभागणी होती परत, काम पण वाटलं जात. हूम्.
एकाच्याच अंगावर सगळ्या जबाबदार येत नाहीत. एक जरी नसेल घरात तर दुसरे सांभाळून घेतात, पण मग आजकालच्या या मुला मुलींना ती गोष्ट समजत नाही ना.
समजत नाही. पण मी एकत्र कुटुंबामध्ये पण समजून घेणारे पाहिजे ओ.
हो ते तर आहे.
हा त्याच्यात पण म्हणजे व्यक्तीचा स्वभाव पण महत्त्वाचा आहे.
फायदे ही तेवढेच आहेत आणि तोटेही तेवढेच आहेत त्याचे.
तोटे तेवढेच आहे. कारण कसं आहे एकत्र कुटुंबात म्हणजे असं स्वतंत्र नाही राहता येत नाही का?
स्वतः हा काही गोष्टी आहे की, ज्या स्वतंत्र निर्णय नाही घेता येत. हा काही ठिकाणी येतात घेतात.
वाद पण होतात.
कुटुंब असं आहे का एकत्र राहून पण प्रत्येकाला फ्रीडम असतं, फक्त राह तात एकत्र, असं ही आहे, काय काय ठिकाणी आहे का एकत्र आहे त खूप रिस्ट्रिक्शन आहे तिथे.
हम्म, असं हो
बाबतीत, हम्म.
अन सिंगलमध्ये तर काय जबाबदारी घ्यायलाच कोणी नाही, ते दोघंच असतात दोघांनीच जबाबदाऱ्या घ्या. पण काही का अडचणी आल्या तर मग प्रॉब्लेम पण खूप येतो ना.
खूप वाढतात, पण एकत्र मध्ये कसं होतं स्वातंत्र्य मर्यादीत भेटतं. तसं मग विभक्त मध्ये पण स्वातंत्र्यच असतं.
स्वातंत्र्य जास्त भेटतं.
हम्म, स्वतःसाठी वेळ पण मिळतो, स्वतःकडे लक्ष पण देता येतं.
हो ते तर आहे.
असं होतं.
पण मग जिथे काही वेळेस कधी कोणाची गरज असते ती वेळेवर नसले
हम्म हम्म, हाल पण होतात सगळं स्वतःला हँडल करावं पण वि म्हणजे एकत्र कुटुंबात कशा ज जबाबदारी पण जास्त असतात, कामं पण जास्त असतात. तसं छोटं कुटुंब असलं ना मग कामं पण कमी येतात, म्हणजे एवढं अ लोड अ‌ जास्त येत नाही असं.
एकत्रित कसं काय एक एक काम दु एकीने केलं तर, दुसरी एक काम करते. त्याच्यामुळं ते वाटल्या जातात, असं असतंय. आणि पण अ हे काय के एकत्र राहिल्यामुळे थोडसं मुलांवर पण संस् कार चांगले होतात, थोडंसं कळतं आई, आजी, बाबा काय असतात. त्याला काका काकू वगैरे सगळ्या गोष्टी समजल्या जातात ना.
पण आता सध्या तर म्हणजे जास्तीत जास्त लोकं विभक्त, हम्म, लोक विभक्त क अ म्हणजे असं विभक्त कुटुंबातच होत चाललंय आता. आई वडिल आणि मुलगा त्यांचा मुलगा मुलगी, हम्म.
ते तर आहे पण मग जॉब करणारे असल्या तर अजून खूप जास्त प्रॉब्लेम येतो त्यांना
हो
कोणी नाही लक्ष दलं कोणी नाही दिवस त्यांच्या ते शा आहे तुम् येणार आणि मग त्यांच ते सगळं करणार त्यात पण रेस किती वातावरण पण किती खराब आहे आपल्या
हो ना आता काय काय ऐक
हो एकटं सोडणं सुद्धा खूप रिस् झालेले आता
त्यांना काज्या आजोबांचे संस्कार नाही मिळत मग विभक्त असल्याने
अ घरात नाहीच ना कोणी काही सांगणार बोलणार
बोलणार ते मुलाशी मिक्स पण नाही होती बाहेर म्हणजे सपोज अे बाहेर
अच्छा ती एक तर एकट राहायची सवय लागते त्या मुला मुलींना
हम्म
आपलं एकत्र कुटुंबात कस होऊन जातं की घरात मुलं आले तर आपल्यापर्यंत येेत पण नाही ते मुलं आजी बाबा काकू सगळीकडे का घेऊन जातं कोणी जेवायला देत कोण काय करतं म्हणजे असं आपल्यावर पर्यंत येेतच नाही मुलांच आणि मुलाना ते सवय राहते
हम्म
आपल्या मुलंवर काकाकाकूसोबत ते कुठे जातील आजी बाबासोबत ते कुठे जातील म्हणजे त्यांना असं पाहिजेल आणि वडीलच पाहिजे असंतलं भाग्य संस्कृ
हम
जात एकत्र म्हणजे म्हट त्यांना कुठ पाठवायचं म्हटलं आई बापालाही पाठीवशी वाटत नाही आणि मुलंही राहत नाही नाही ना तच पळचणहत नाही ना एकत्र राहायची हा कारण की घरात त राहते व्यक्ती कोण नसतो तर आईवडिलांशिवाय
बरोबर
ह सते मग तरी हालच असतात तो त्यापेक्षा ते बरे आहे असं वाटतं एकत्र एकत्रच आहे थोडे काय म्हणता ना वीक पॉईंट पण आहे आपले मायनस पॉईंट आहे राण्याचे गोष्ट आपल्याला आपल्या मनासारखे करता येत नाही जस फॅमिली जस म्ह तस त्या पद्धतीने आपल्या चालवं लागत
हम्म
काही गोष्टी आपल्याला हा ते मग ते ते भेटतात ते काही समृधी द्याव लागतात आपल्याला तर सगळंच भेटत असं नाही
हम् ह्
एकत्र राहणाऱ्यांचे पण आहे आणि वेगळे राहणाऱ्यांचे पण आहे
बरोबर
आपण असं म्हणतो पण सेफ्टी साईड असते आपल्या मुलांच्या बाबतीत एक आपण म्हणतो ना की मी जरी नाहीये पण मला माहिती घरी आहे त्याची आजी त्या त्या का अस आपल्याला त णेे राह आप माती त्याचे जवळ कोणत आहे तत्ता नाही काही गरज पडत नाही
ह् हम् रातताच्या तर लग्नागच्या आधीच मुली म्हणतात की मुलाला कोणीच नाही पाहिजे आईवडील कोणीच नको
कोणीस मी कोणी अरे मुलं फ किती झाले फोन ऍडिक्टेड त्याच्यामुळे जास्त झाले फॅमिली कमी झाली त्याच्यामुळे फो बघण्याचं प्रमाण जास्त वाढलं फॅमिलीत बोलणार खेळणार काहीच
बरोबर
कोणी त्याच्यामुळे ते काय मुलांना काय मग टी व्ही गेम मोबाईल तेच दुसरणार तुला
बाहेर नाही पाठवू शकत वातावरण एवढं खराब आहे वेगवेेगळ्या गोष्टी ऐकूयाेत ते त्याच्यामुळे बाहेर पाठवण्याची पण माहितीय
हम्म त्याच्यामुळे मुलांचे फोन बघण्याचे प्रमाण पण भरपूर प्रमाणात वाढले आणि घरात आल्यावर पण काय पालक जॉबवरून घरात आले की ते त्यांच्या त्यांच्या कामातच ात आई तिच्या स्वयंपाकाच्या हच्यात मुलांना त्यांना पण तो वेळ देता येत नाही
आता छोट्या छोट्या मुलांना द्या मोबाईलमुळे आणि त्याच्यामुळे चष्मे लागत चालले
हो ते मोबाईल त्याच्यामध्ये दिवस दिवस भरते फोन मग संध्याकाळी पण आले काई वाटल आणि काही विचारलं का ते त्यांना व्यवस्थित उत्तर नाही द्यायची फोन म जेवताना फोन लागतो फोनशिवाय जेवण जात नाही मुलांना
जवण सगळीकडे परिस्थिती
हम्म आणि एकत्रित कस इतक्या गप्पा वगैरे इतक्या होतात का त्याच्यामध्ये मुलांना एवढं फोनची गरजच पडत नाही
बरोबर
एकत्र जेवण करणं सगळ एकत्रित येतं त्याच्यामुळे मुलांना एवढं फोनच हे नाही होत
असं आहे म्हणजे म असं वाटतं काय काय वेळेस हेच बरं आहे एकत्र कुटुंब बरे तर त्याच्या आधी मुलांना पण चार गोष्टी करतात समजतात आणि चुकले तर ओरडणारे पण घरात आहे नाही बाबा हे चुकतोय हे करू नको असं बोलणारे पण असले ना तर मग मुलाला पण ती गोष्ट कळते का नाही मी हे केलं तर मला कोणीतरी ओरडणार आहे घरामध्ये
पूर्वी तर किती मोठे मोठे कुटुंब आहेत हायचे वीस वीस पंचवीस पंचवीस लोकां आता मी आमच्या गावाकडे म्हणजे माझ्या माहेरी आहे असे काही कुटुंब किती एकत्र राहतात अजून दोघे दोघे
नाही भरपूर ठिकाणी आहे भरपूर ठिकाणी आहे तीन तीन चार चार जाव अजूनही एकत आणि त्यांची मुलं पण एकत्र आहे
मुलं नातवं सगळे पतवाट
तर आता मोठे मोठे घर बांधून घेतले पण एकत्र राहतात असे
को
काय चांगली गोष्ट आहे एकत्र राहणे चांगली गोष्ट आहे पण काही काही ना काही कारणसतो वेग गला हहावं लागतं त्यांच्याक ऑप्शन पण नसतो जर कामालाच बाहेर असलं तर काय करणार आहे ते तरी
म्हणजे जो प्रमुख असतो ना कुटुंबाध तो ज व्यवस्थित अस म्हणेनी सगळे व्यवस्थित निर्णय घेतले ना मग सगळे एकत्र राहतात म्हणजे त्याचे जरर निर्णय सगळे ऐकणारे असते का मग सगळं होऊन जातं मॅनेज मग काही वेळात
हो चालेल चला बोलू परत धन्यवाद
हो चाल धन्यवाद ताई हो
हम्